हॅलो
कावा आला ना मला इकडून तुले?
हा आओ मामी तो पोरगा मोबाईलं नाही सोड म माे घात घेन गेला मोबाईल ते म्हणते की दोन मिनट दे ते त्याच्याजवळ असं येत नसत
सात
हाह बोलू बी देत ना म हप मीर म पलंगावरर गेली तर तू आलाही लगेित आहे पलंगावर आणि लगे झालं सुरू त्याच त्याला मोबाईल पाहिजे ना माय पोरग झोपेलय म्हटलं मी आता करतो हे पटकन
तर तो म्हणजे मी मी मी फोन घेतेन म्हणते काय म्हटलं
हा फोन म्या लावला ना तुले
हा तुम्ही लावला ना?
ते लावेला की मे लावला हा?
नाही नाही तुम्ही लावेल तुम्ही तुम्हीच त लावला मी न उचलला.
अ तेच तर म्हटलं पहिले उचललं नाही गेला.
त्याच्याजवळ गेले मोबाईल हाती घेतला तर कट झाला
काय हो एक दोन नंबर असतील ना तर त्यांनीच जाओ जवळ
घ्या ना मग लिहून पण ते ताई गावाला जायलाच बिचारीे तिच्या पोरीजवळ आहे नंबर. संध्याकाळी करशन का तुम्ही ताईले मी सांगून ठेवीन अं
लावीन ना मग मी, मला नंबर सांग.
मी द्यायला सांगून ठेवेन तुम्ही त्याला संध्याकाळी लावता ते आता कुठेतरी वरखेळ कुठेतरी जायला
त्या रजनी ताईचा नंबर देतो मी तुम्हाला घ्या मग.
रजनी कोन ओ उंबर काय?
हा हा
बरं
घ्या सेव्हन नाईन सेवन नाईन सेवन टू
ह सेव्हन नाईन सेव्हन
सेव्हन टू नाईन टू झिरो फाव टू सेवन झिरो फाव टू सेवन
टू सेवन
हा रजनी उंबरकर म्हणून सेव्ह करा हे लिहून घ्या.
तीन चार पाच हा रजिनी
हम
हम्म बरं कर
आणि जयश्री ताईचा देऊ काय? चेनईकर
जनं
घ्या मग पंचाण्णव अठरा
पंच्याण्णव अठरा
सदतीस त्रेपन् बेचाळीस
सदतीस त्रेपन्न
त्रेपन्न बेचाळीस
बेचाळीस
हम्
हा कोण
जयश्री चनेकर
बरं जयश्री
ग्रुप वर असत नंबर य तो
आहे कोणते ग्रुप मधलं काढणार लि आता त्या पाठात म्हणून घेतलं दोन नंबर लिहून आता कसं तुम्ही चौघीजनी होता ना तो या
हम
हे जे श्रीच्यानेकरण नु बरकार कसे तीन चार होतात मग चौघी ले चार चार पाच पाच कॉल केले होऊन जातात माये वीस कॉल आणि खांद्या अधिक धरून घेईन आता तुला किती कॉल कराला लागतात मला पाच आणि तुला पाचकाल करतो ना आता आताच्या आता दोन खेप करतो मग आधी
हा
आता तू कट कर अन माझ्या सांग बोलतो दोन मिनिटं आ
हो मी लावू काय तुमाला आता
तु लाव मला लावू दे आता तुला थांब जराशी
बरं लावा मग लावा मग पोरगा झोप पहिले आता लावा म्ह त म पोरा काही बोलली नाही त मग
हा मग मी आताच लावतो तुला फोन
लाम शू का आहे
ह हा ठेव.